बोल, काय कराल्यास.
भू फ्राय करायला लागलीय.
आता एवढं वेळ झाला की खूप.
हो वेळ झाला मम्मी बाहेर गेल्या ना मग चपाती केलो. फ्राय करालोय.
काय करायला गेल्यात.
ते बाळाला अंघोळ घालाय गेल्या.
ह.. येवढ्या वेळानं घालताय.
हंम्म.
का बरं, लवकर घालायचं सात वाजता.
ते झोपतायच नुसता उठतच नाही ते उठल्यावरती मग घालतोय. सगळी काम आवरून, तेन मग नाही तर.
जावून झोपलं तर झोपतंय ना म्हणून म्ह
नाही ते दिवसभर पण झोपतय नुसत, झोपतयच ते उठत जाग असं नसतंयच ते बाळं.
होय कस काय वो?
झोपतयच नुसता सुंदाड हाय ते.
हां हां हां.
मग काय म्हणतानाच. हम्म..
हा हा.
आणि काय?
हां.
जेवलीस कणी तू नाही अ आता ढबू मिरची फ्राय केली नाही जेवायचंय अजून. थोड्या वेळानं.
हम्म. पप्पा आले काय कामा वरून. नाही अजून,
जेवजा जा आणि, जेवून मग झोप.
हम्म.
कंटाळ येते ख पप्पा यायचेत अजून यायचे आहेत पप्पा अजून. आ.. दादा अ.. आता कुठे बाहेर गेलाय.
हा हा.
हम्म या कि. हम्म.. काय नाही बघ.
निवांत
निवांत. त आता हे केले फोन यालाय का?
हम्म फोन याय लागलाय हॉस्पिटल मधून. होय हॉस्पिटल मधून आला हो.
ते का काय सॅम्पल आहे, वाटत विचारत होती.
हॅलो एक मिनिटं.
हम्म.
हो रे हां.. नाईट चा स्टाप नाही आहे वाटत.
हम्म. म्हणूनच की, काल पण रात्री रात्रभर चालूच, ते सॅम्पल आल्यावर. झोप होत नाही पूर्ण काय नाही, मदन फोन येतात फोन उचलून सांगायचं. मग झोप लागत असते, तो परेन फोन येतोय.
होय.
पण लागत नाही असं सोडी काल तसच झालं अस झोपाल तो झोप लागाल ती, तो पर्यंत फोन आला. हम्म.. मग त्यामुळे सगळं एक पोळी बसते.
हम्. बारक झोपलं काय ते.
नाही हाय नव्हं बसलाय, मोबाईल पाहिजेल असतोय मोबाईल शिवाय झोपत नाही.
द्यायचं नाही बाई बारक्याला.
हम्म देत नाही.
अजिबात द्यायचं नाही नाहीतर तीच सवय लागत्या, तिकडं घेऊन बसतोय काय.
हं.. तिकडं कसं झालंय ते. त्यांने कामसाठी होत्या त्यामध्ये. त्याला होय. त्यामुळंच की, हम्म.
मग बघ जेवजो जा पहिला .
हम्म. बघू झोप‌ आल्या, आता झोपणार आहे. कोणता आलाय?
कंटाळ आलाय कधी खरं.
काय हम्म. व्हयं हम्म.. काय नाही बाई निवांत आहे. बोलतोय.
ह.
काय ते.
पप्पा विचारालतीस नी पप्पा आल्यात म्हणलात.
हम्. आता आलो उशिरन येतेस वाटत‌. उशिरण येत्यात वाटतं हम्म.
होय कधी-कधी तर श्त्रयानं
हा कधी कुठं संगम नगरला जात का काय त्यानी?
संगम नाही खोत वडीला करतय वा.
चालत आले होतीत ना, हॉलचा कार्यक्रमाची इथं म्हणून म्हणलं.
हां जवळ असं.
जेवायला जवळ आहे म्हणत होती, मम्मी म्हणत होती. तुमची जवळच आहे तितन.
हा हां.
ह मंगला
हा हा.
मला वाटल मम्मी आणि पप्प पप्पा दोघंजन आलात मग मम्मी मम्मी म्हणली दादा न सोडून गेला पप्पा तिथल्या कसं झाल्यात म्हणून म्हटलं.
नाही तिथं जवळ वाटतं गं, म्हणताना आलती चालतं.
हम्म हम्म
हम्म. कुत्र मागं लागलाय गं ते, इंजेक्शन ला घ्यायला आले नव्हते परवा.
हा हा हा.. त्या काकी व्हयं.
हा त्या काकी हा शुगरच मग, ते कुत्र माग लागले आले आणि मी दगड मार म्हणताना आमच्या घरात आलंय बघालं ते.
हां हां हां हां..
तिकड गेले कुठं गायब दिसाले, खर दिसना ते येईल. हम्म. बस आ पाच मिनिट जावा म्हणसा.
ओळखीचं आहे का, काय तेच्या.
नाही आगं ते. नाही नाहीओळखीच नाही आहे ते दुसरंच कूत्र आहे ते मागा लागतं चावलं बिवलं तर किती लाग
होय. काय नव्हच बाई बघायचं. कुत्र असलं, तर जायचं नाही म्हणून.
होय. बसा पाच मिनिटं, जावं म्हण सां. मागं लागल होत परवा दिवशी मला हम्म. काय नाही काय नाही बघ, काय माहिती कोणाचाय.
बंद पडलय आता.
बोलग
आणि काय.
काय नाही बाई भूक लागल्या, आता मम्मी कधी येत्या काय माहिती.
हा शाम.
मम्मी पटाडेच्यात गेल्या, नाही तिथं आहे. हॅलो, चालतंय ठीवू काय, मग करतो आणि.
हा करते थोड्या वेळाने चाल हा हा.. बाय बाय.